हॅलो हा बोल काय नाही बस हा बोल
मी पण बसलेच आवरल. हा ह आवरूनच जेवलासा का? हा मी पण नाही अजून अजून आत्ता जेवायचं
हा हा कधी गेलतीस गावाला
क्लास सोमवारी गेलो की उद्या आठ दिव परवा आठ दिवस होत्यात. हम्
काय नाही हाय हाय तुझी आहे बरी
हाय हाय बाळाला कितव वर्ष? तुमच्या
अं आता तिसर चालु हाय
अ कितीव म्हटला
तिसर तिसर
हा हा तिसरं कं कप्लीट झाल्यावर मग शाळेत घेतात. हा बरोबर तीन वर्ष कम्प्लीट. कम्प्लीट झाल्याशिवाय शाळेत घेत नाहीत ओ
होय अजून जातोय जाऊन बसतोय तसा खर अजून ते नाव त्यांच बस
बस आहे ना होय.
अजून एक वर्ष तरी नाही काय?
हम्म आता तिसरं लागलय होय. त्याला
होय. ह म्हणजे एक अ दो दोन तीन महिने झाले तिसर लागून
हां हां हां दिवाळी नंतर थोडंफार घालवलंसा तरी चालतय म्हणजे एकदाच सवय लागली की कसं नंतर म्हणजे